तस काय होणार
काय माहित पहिला मी तुला केलो तेव्हा तू उचलली नाही असं आलं.
अग त माझं ऍप अपडेट ला आलेलं ग मग मी तिला अपडेट केलो,
हां,
हा मग अपडेट केल्यानंतर मग मी तुला लावल फोन
मग मी केल होत तो रिंग व्हायला तर उचलली नाहीस तू मग आणि नंतर कराल त मग तवा ते अनेक्पेक्टेड मन
म्हणजे ते तेव्हा हे न होत वाटत काय म्हणा अपडेट करत होत त नाही त्याच्यामुळे असं म्हणतात, तर माझं झाल्यावर कर म्हण.
हा,
काय मग काय करा किती जणांच केलीस
आत्ताच आणि ने का आला पहिलं लावलेल तुला दुसरं लावाल तू बघ तोपर्यंत केलो नव्हत तुम्ही काय ते पहि किती दोन तीन मिनिटं बोलल तरी चालतेय म्हण की
बोलायचं दहा मिनट पैसे मिळतात चांगले मिळतात
होा
दहा मिनटानंतर आपोआप कट हुतोय काॅल
ह ह हा हा आमी सानिकासोबत साडे तीन मिनिटच बोललोय वाटतं सानिका म्हटली दोन तीन मिनिटं बोललं तरी चालतय तय
अरग ते सहज धा मिनटं होत्यातच ग आता कवा नइ ते फोन लावल्यावर
हम हम
सोनालीला एक लावलेलो सनिकाल दोघांसनिच लावलेल लावायचं लावायचं म्हणतय विसरतय बई
हम होय पाच करायचीयत
आण तितन पुढ
तिथनं पुढं मग अ दुसर टास्क का येणारे हाय वाढत आज
मी तर अजून तेंच काय ग्रुपच मॅशेजच काय वाचलो नइ पल्लवी ला एक करायल पाइजे आणि कोण ग?
ती सृष्टी वटारे परत अ ती वैष्णवी वटारे तेंनी पण हाइत बग ग्रुपमध्ये
हा हा तेनासणी पण करतो घे की अग पाच सात जनासणी करायचय वाटत की
पाच सहा आता कुटन आणायचीत ग बई एवड हम् अनोळखि
अगं आपल्या वर्गातली हाइत की किती तर
हाइत वय
हम्म
हम् हा हा
आत्ता तीन झाल आणि कोण राहतय पल पल्लवीला एक करायचं पायल तर पायल तेन कधी मला फोन केले नइ ग तेंना नइ वाडत तेनी काय केली नइ वाडत
ती परत ती प्रीती तेन हाइत बग
आं
भक्ती प्रीती तेन हाइत
हा तेनासनी करायल पाइजे
हा
काय कराल्यास
काय नइ बघ आत्ता आवरून बसलोय
आवरलीस म्हणजे काय भांडी तेन तुझकडं
हा कपडे धुत पाणी आलेल
हम्म हम्
मग पाणी आमच्या इथं संपलंय ग सगळं नदीतलं थोडं थोडंच यालय पाणी संपलेलं धुन भांडी करायला पाणी नव्हतं आमच्यात मग पाणीयेउपरेंत वाट बघत बसलेल धा साडे धहा परेंत
झाल काय नइम
कप पाणी भरून घेतलो कपडे धुतलो मम्मी भांडी घासली
आणि दीदी
दीदी गेल्या की क्लासला
तू पण जाइत जा की मग सुट्टित तेवढच सुट्टीत तेवडच जरा
फुकट जाउन बसुन येउ
आठ दिवस बसायच येणाराय म्हणायच आणि नइ म्हणाल्या म्हणायच.
मम्मी आमची जाच म्हणाल्या मला सरळ सेवेला तर
मग.
आता बघूया की काय काय होतय. आमची मम्मी दिदि तिथ आहेत तुम बी तिथं चालाय आ मी बी तिथं जाऊ
जर दुसरी पाहिजे असे दुसरी घे
आं.
दुसऱ्या अकॅडमी पण हाय वाढत कि क ती थेही खा
जिद्द आहे की पण आता ह्याला बघितलंस काय हे ते तेच किती रिझल्ट आल्यात
आल्यात सोड बघितलं त्या सरांचं नंबर होता माझ्याकड हा.
लय चांगलं येत ना सर मॅडम दोघं पण लय भारीत अभ्यास लय भारी करून घेत्यात.
हम्म माहिती माहिती मी एकदा बघितलं त्यांच टचिंगन कसं आहे. माझी फ्रेंड जाते ग.
जाते व्हय.
हम्म गावातलीच आहे. ह स सांगलीच्या पुजा म्हटलेली त.
हम्म
आं.
जी भाऊ काय करायलाय.
भर्ती
आं.
पोलीस भरती
पोलिस भरती करायलाय होय हा आता बारावी झाली काय?
टाकलाय आता चौदावीला गेला
एक वर्ष काय पळायची तेन प्रॅक्टिस केलाय काय नाही.
करतो य की जातो य रनिंग ला जातोय गोळा फेक सगळं चालू आहे सगळं इकडं क्लास लावलाय लायब्ररीत बसतोय.
कुठाय लायब्ररी?
हिथं च कि सरांच्यात
हा सरांचीचे लाब्ररीला होय.
तीन ब्रांच केल्यात तीन ब्रांच केल्यात त्यांनी
कुठं कुठ?
अ यमुना हॉस्पिटलच्या मागे एक हाय पहिलि ब्रँच ती आणि भा जी मार्केट ते आय जीएम रोड तिथं दोन हायत.
हा दोघजण त्यांची मॅडम पण शिकवत्यात काय
मॅडम होय शिकवतात त्यांनी मॅथस घेतात वाटतं मॅडम.
अरे एक च सर सगळ विषय कस कस
हायत तर आता अनेक सर आल्यात वाढत त शिकवायला आधी होती तर शिकवायला सर
हम्म हम्म.
मग त्यांनी पण त्यांनी कुठलं पेपर द्यायलाच वाटतं बहतेक ते ह्याच कलेक्टरचं द्यायलाच वाटतं मग ते सर गेलं.
हा हा.
गेली तर आता दुसर्या सर कुठला आल्यात म्हणा बाई
पेमेंट तेन पडाय पाहिजे का
हो आणि येऊन जाऊन परवडायला पाहिजे कि त्यांना
हम्म तुमची रेचपी किती
तीस हार तीस
हम् हम् आणि समूचे
तेजी पधरा
दिदीन काय किती वर्ष दोन वर्ष नव
होर
हम्म हम्
झाली दोन वर्षे खर जोपर्यंत तुमची पोस् निघत नाही तोपर्यंत बसाच म्हणतातरते
तिथ ॅबरेज आहे हम्म बसतल का म्ह नाही पर
बसतात की सगळी बसतात एक एक म एक एक कसा सांग दोन वर्ष झाली की जावा म्हणतात तस सर नाहीत
हम्म हम्
मग लायब्ररीत बसतात क्लासला पण क्लासला पण या म्हणतात ह
दिदी काय करायल म्हटल
एमपी सी
थांबा एक म्हणते
हम
हा बोलात
एम पीएस सी
एम पीस कराले होय हा हा कध दिल्या का नाही एकदम
दिला की द्यायच परवा घट कच दिला वाटत फर्स्ट टाइम दिलेली बँकेतला एकदा दिलेली
नुसकं झाली त रकडे कसं कसं आलीत रिझल का नाही आला
नाही अजून आला आता आणि दहा चौदा तारख बघ बहुतेक गट बच आहे वाटत
हम्म हम्म
सौदाला कागलला पडले
मजा होयच आहे
हम
तर तुम्हाला लांबवते आहे
आम्हाला लाभ होतय की जरा
मला इतर का ठेऊ
नाही नाही इकडनं नाही इकडनं हपुरी बोरगाव पाच मैल इकडनं जाते आ नांदणी ते नाही बघ नांदनी
ना अगन आमसलं म तु रूड
नांदणी इकडचं कर्नाटक नाही निपाणी निपाणी निपाणीकड निपाणी बोरगाव कर्नाटक तही काढन
आम्हाला कागल जयसिंगपूर कोल्हापूर जवळ पडतात इ तरजी
हम् कॉलेजच काय काय झालं
कॉलेजच काय सुरय घेता
उद्याच उद्या कार्यक्रम आहे ना
प आहेय की तर मी दमत जाणार आहे ग
सानिका पण म्हणाल ती जाऊया म्हणून बघूया काय होते
ह मग चालते क
टायमिंग किती
दहा आहे वाटत
लव शरय दिवसभरय
दिवसभर काय नाही सेतले दोन तीन तास काय आणि अल्पाहार आणि कायठय
हम्म म्हणजे बघाय पाहिजे कि घरात आपली मम्मी जा म्हणली तर येणार कोमल सोबत असली तर येणार तिच काय वहिणी नाही म्हणाल ती काय करते काय नाही कोमल
तेवडाला किती वेळ लागतोयता
हम्म तू कुठे जालणार आहेस
ज्योति बाला
हा तुम्ही त्या दिवशी कोल्हापूरला गेलता तेव्हा अंबाबाईला जाऊन आला
हो
टायमिंग भेटलं
हम्म
आणि आ मी सुमोलच चल म्हणालतो काय आणि पळवत आणला तस रंकाळेल तर म्हण नाही म्हणला
हम्म हम् काय काय किती वाज आई म मी कितीला घरात आलो आठला घरात आल
वा वय
आठ चव आठ ला वाजलं आम्हाला आम्हाला तिथं बस पाथवणीस आपला मिळाली इतर गांजीची
हा हा हा
मग इथे यायला पावणेआठ झालं मग घरात जाऊ सगत आठ सव्वा आठ झालं
हम्म मग आम्हाना आठची बस शेवट आहे ग लास्ट आहे त आठ ला इतल करंजितना
हा तस तू गाडीवरच होेतेस की झाला असतं की दर्शनमा
झाला असत की खरं दुसऱ्यांची गाडी होती ग दादाची गाडी होती दादाला पाहिजे सकाळी अकरा वाजता घेऊन गेलेलं त्याला पण लागत म्हणत ना आता आणि बघू कधी तर नेक्स्ट टाईम
ह् नेक्स्ट बाण बसन जायचं शिल्पा सहज सोपं पडतो
बसन उतरवले तुम्हाणा
म्हणजे अडीच किलोमीटर सॉरी दीड किलोमीटर असच आहे ते
कुठं उतरला तुम्ही
ते सी बीस ला उतरलो मी
हा हा तिथनं चालत गेला
होय आम्ही तिथ एका कंडक्रला विचारल काय आम्हाला असं तिथं समाचलन ऑफिसला जायचं आणि बस कुठली फक् ड म्हणून हांबा एक मिनट काय असरं आले
काय आले
कुठली पकडू म्हणून आता कटकुतय बघ खेलप तीन मिनिट राहिले तीन पाच दहा सेकड राहिले अ ब म्हट कशाला बस आणि भस पाजे लत जाव लागेचेत आम्ही लत गल मग दीड दोन किलोमीटर आपलं कॉज एव ड ब तला काय वाटलं नाही जर विचारलं आता एकना पुढे मग कळते
हम
थँक यू तर बाकीि दहा मिनट कट कस का झालं नाही काण नाही तर कट होते आता मी कट करतो हां मी तुला मेसेज करतो मग लावा हिते ऑन्सर द्याला लागते दहा बार
हा चालते चालते
हा चल